हो हॅलो बोला ना.
झालं का तई जेवण वगैरे झालं.
नाही बघा ते झालं स्वयंपाक झाला जेवायचं बघा.
एवढा वेळने जेवता.
हम्म तयारी चालूच आहे.
होय का?
तयारी चालू आहे आज थोडं सॅटरडे आहे ना काहीतरी ना मुलांना नवीन बनवून द्या बघे.
हा हा हा त्याच्यामुळे हो संडे अस आपल्यास
सॅटरडेला सॅटरडे संडेला पाहिजे पर घरात असतात ना मग त्या लोकांना पाहिजेच.
होय ना.
बोला कि तुमचं काय चाललंय. हो हो चालत. नॉनव्हेज संडेला नॉनव्हेज माझी मुलगी खात नाही पण आम्ही सरळ खातो ह तुमच्या इथे.
हो आमच्यात पण भरपूर लागत आमच अस सॅटरडे संडे नसत पण असं म्हणजे एक दोन दिवस आणि दोन ती दिवसनी
हो हो तस हो हो हो. मिश्रां आमच्या पण पाहिजेच पण आम्ही नॉर्मल असं व्हेजिटेबल वगैरे खातोच.
हो ना.
हो हो खातो.
ते मोबाईलच आता जास्तच हे.
हो हो हो माझे पण पोरात आता मोबाईल घेऊनच बसले होते मी ओरडले बघा त्यांना की त आता पण मोबाईल घेऊ नका. त्यामुळे चिडचिड होतात तो पोरं काही ऐकत नाही काय नाही. चिडचिड होतात आणि हे. आता कितीतरी लोकांना मोबाईलचा अति वापरामुळे ना. अटॅक यायला लागलाय हिशातच ठेवतात ना आता पण लेडीज एक पर्स मध्ये ठेवतो पण जें्स लोक खिशात वरच्या ्याय लागलं त्या आणि लहान पोरांना त्याचे नेहमी सदा कदा स्क्रीनवरर असल्यामुळे ना. त्याच्या डोक्यावर मेंदूवर परिणाम व्हायला लागले, पण आपल्या पोरांना केव्हा समजणार आहे.
सेमम जणार हो.
हम्म.
सगळेच आता जास्तच मोबाईलचा युज. करतात. आता ते मोगल शवर जमीनच झालंय.
नाही नाही लहान लहान पोरांना हो दोन वर्षाचे अडीच वर्षाचे पोरं पण, जो पर्यंत मोबाईल देत नाही तोपर्यंत जेवत नाहीत.
जेवत नाहीत हो. माझा पण छोटा बाळ आहे, ते तसंच जेवायला त्याला हवाच असतो मोबाईल.
मोबाईल पाहिजेच, हो, हो, नाही तर नाही जेवत. आणि मोबाईल काढून घेत. ल्यावर असात म्हणजे असं ते करतात ना कि काय त्यांच्याकडून कुठली वस्तू आपण घेतलंय की, काय अति महत्त्वाची असं एवढं. रडायला चालू कर. पातना. आणि मम्मी पप्पा त्यांच्या समोर जरी त्याला मोबाईल दिला त घेऊन बस आम्ही एक दोन तास बाहेर जाऊन येतो. असं बोलून त्याला जर मोबाईल दिला ना पाच तास जरी बाहेर गेल तरी मुलगा ते जागा सोडून हल्लेला नसतो ना ते वॉशरूमला जातात ना पाणी प्यायला उडतात भ जे मोबाईलच चार्जिंग संपत ना तेव्हाच त्यां सगळ्या गोष्टी वॉशरूमला नाही त्यांना लक्षात सुद्धा येत नाही. जेवणा कड त्या पोरण जेवणा कडे सुद्धा लक्ष नसतं त्या पोरांचं आणि पाळण्यात आपलं बाळ सुद्धा तुम्ही मोबाईल मध्ये गाणी वगैरे लावा कार्टून वगैरे लावून द्या हस्तं ते पण
हो हो हो
त्याला काय समजत असेल त्या मोबाईल मधलं सात महिन्याचे आठ महिन्याचे पोर किंवा वर्षभराचे पोर त्यांना काय समजत त्या मोबाईल मधलं पण त्यांना ती सवय लावतोय
सवय लागतोय होय
मग चुकीच आहे ना कुठ तरी हे थांबलं पाहिजे आणि पोरं मोबाईल घेऊन बसतात बाहेर खेळायला जात नाहीत दिवसभर मोबाल हा आपल्याला म् आण च जेव करा अ क म्हण आच्या प काून घेऊन बाहेर जा खेळा म्हणून सांगाव लागत आणि गपचुप ख मो टाकून तिथ मैनातऊ खेत बत मोल व ग आपण तो मैदानी गेम खेळायला आणि पोरत जाऊन हेच क्रिकेट वगैरे मोबाईलमध्ये खेळतात
खेळत बसतात हो आता बघेल ते म्हणजे जे आपण ग्राउंड ग्राउंड व जे खेळ खेळायचो हा मैदानी खेळ मग ते खेळ आता मोबाईल मध्येच त्यांनी ऍड केलं म्हणजे एवढं निघा ह पण ह गोष्टी नको ना तुम्ही प्रत्ये ग मोबाईल व म्हणजे द्यायला लागला तर काहीच म्हणजे काहीच राहणार नाही पहिलं जे मुलांची हालचाल म्हणा म्हणजे खेळण्यातून एक्सरसाइज वगैरे त्यांचे होते ते सगळे थांबून जाणारे हा भूक लाग खेळून खेळून हा हा
ह दिवसभर मोबाईलवरर असतात एका ठिकाणी बसून असतात त्यांच अ हे रक्तचलन कसं होणार हा चलनच नाही त्यांना आणि त्यांची हाईट पण कमी व्हायला
कमी व्हायला लागल्या होय आता किती किती म्हणजे उंचीला वगैरे कि ते छोटे छोटे दाखवतात ना दहावीला वगैरे गेलेलं मुलं ओळखतच नाही पण असल्यासारखे वाटतात हो आणि मातीचे पण आपण नाही पहिले नाही का मातीच्या वस्तू वगैरे बनवायच्या आता सगळं ते प्लाॅस्टिकचं वगैरे निघालय त्याच्यामध्येच हा असल्या गोष्टी ते लहान मुलांची घेतच नाहीत आता जे मी नात छोट्या बाळा आहे माझ मग त्याच्यासाठी मी माती घेऊन येत आणि मग त्याच्यामध्ये खेळत बस हे करू ते करू हा का तर स्कूलमध्येध्ये वगैरे ते पहिलं आपल्याला कस मातीच्या वस्तू बनवून आण हे आण ते आण आता ते सगळ गोष्टी बंदच झालेत म्हणजे मोबाईल मु एवढा इफेक्ट होतोय की काही गोष्टींकडे लक्षच राहत नाही लोकांचं म्हणजे पहिल्या गोष्टी सगळ्या विसरून जातात आणि खर तर त्या गोष्टींमध्येच माणसांचं चांगलं अ जीवन होत म्हणजे कस चांगल्या व्यवस्थित माणसं लोक राहत होते पहिले की ते आता एक शंभर वर्ष एकशे वस वर्ष माण जगाय आता मिनिमम पन्नास वर्ष म्हणजे खूप झाले त्यांच्यासाठी हो पन्नाच्या वर कधी कोणाचा म्हणजे भरोसाच नाही आता. अटकच येईल काहीतरी वेगळंच होईल आता क्सिडेंटच पण प्रमाण जास्त
मोबाईलवर दिवसभर मोबाईलवर गाडी चालवताना सुद्धा मोबाईल पाहिजे ह्या लोकांना. काय एवढं इमर्जन्सी असतय आपल्या जीवापेक्षा काय जास्ती आहे म पल ते मोबाईल जे काढलेत ना त्यांना पश्चाताप होत असेल हे मी काय गॅझेट
कशाला काढले वगैरे म्हण हो
त्याला होतच असेल पश्चातप हे दुनियादारी बघून सगळी.
आता एवढे रूल्स वगैरे आहेत म्हणजे ट्रॅफिक रूल्स वगैरे नाही का? की बाबा मोबाईल घेऊन म्हणजे ग गाडी चालवायची नाही वगैरे नाही का पण लोक क नाहीत ऐक ते बाबा फोन आला लगेच उचलला अर्जंट आहे अर्जंट आहे बाबा तुम्ही दोन मिनट गाडी थांबवू शकता तुम्ही बोला त्याच्यानंतर गाडी चालवू शकता. पण नाही हा जेव्हा पलीकडचे आणि ज्यावेेळेस त्या गोष्टी घडतात ना त्यावेळेस असं लोकांना वाटत बाबा म्हणजे नको ते गोष्ट आपण करायला नकोती मोबाईल नसता फोन नसता उचलला. तर ही गोष्ट झाली नसते गाडी हा पण ती नंतर गोष्ट लक्षात येऊन उपयोगच नाहीये ना.
राहिला तर लक्षात येईल नाहीच राहिल्यावर?
हा ते लक्षात घेतलं पाहिजे लोकांना
समजल्या पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी. मोबाईलचा वापर म्हणजे योग्य प्रकारे कर करता यायला पाहिजे. आपण आहे बघा कुणाशी हे कुठ? कोण कुठे आहे? काय चाललंय? आपले पोरं कुठे आहे तर हे आपण म्हणजे कॉल करून बघू शकतो की हा आपले र व्यवस्थित आहेत वगरे किंवा पोर अभ्यासासाठी वगैरे कॉल करतात. किंवा व्हॉट्सअपचा उपयोग करतात तीथवर ठीक आहे सगळ्या गोष्टी. पण अभ्यासाच्या नावावर तुम्ही जर मोबाईल घेऊन जाऊन आत रूम म अ हे रीलस बघत असाल, सॉग् ऐकत असाल. किंवा गेम खेळत बसल्यावर मग त्याचा वापर योग्य व्हायला पाहिजे ना आणि टीचरांनी सुद्धा ना अ अभ्यास होमवर्क जो आहे ना तो डायरीमध्ये नोटडाऊन करू न घेऊन जा तुम्ही घरी पण टीचरांना पण बोर्ड वर लिहायचा कंटाळा. तुम्ही जावा घरी तुम्ही जायच्यात मोबाईलवर होमवर्क आलेलं असत. पोर घरी यायच्यात होमवर्क आलेलं असत मग होमवर्कच्या नावाने पोर मोबाईल घेत.
हा म्हणजे तुम्ही युनिक काढायला गोष्टी जातय पण त्याचा काहीचत नाही. पहिले जेव्हा बोर्ड वर लिहून द्यायचे. आणि मग ते मुलं वहीत राईट डाऊन करून घरी घेऊन यायचे. आता हा आम्ही एक ग्रुप बन त्या ग्रुप वर तुम्हाला मुलां ट्युशन काय ल तर सांगतो तुम्ही काय करून घ्यायच हे सांगतो का तस? हा एखादी गोष्ट असं आहे की बाबा छोटे आहेत मुलं त्यांना सांगता येणार नाही. काही गोष्टी कळणार नाही, पालकांना तर त्यांना ठीक आहे ना. तुम्ही आता मोठ्या पण मुलांच तस करायला लागय की ग्रुपवर आज देतो ग्रुप वर सांगतो या गोष्टी बंद केल्या
सुट्टी स्कूल ला सुट्टी आहे हे आपल्याला आठवाभर आधी कळायचं पण आजकालच्या पोरांना व्हॉट्सअपवर आल्यावरच कळतेय हा उद्या सुट्टी आहे.
हो उद्या सुट्टी आहे होय.
माहितीच नाही ना काय ते? कॅलेंडर बघायच पण विषय नाही ना आपण आधी सुट्टी दिवाळीची सुट्टी किती दिवस आहे. शाळा चालू झाल्यावर दिवाळीच्या सुट्ट्या पूर्ण केव्हा पडणार आहेत हे आपण अ जून जुलैमध्ये बघून ठेवत होतो किती, सुट्ट्या आहेत ह्या वर्षी किती सुट्ट्यात पोरांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही सुट्ट्या किती व्हायच्यात राहू दे. काय व्हायचंय ते जगाला तिकड काय व्हायचंय होऊ दे जगात पण आपल्याला काय नाही आपल्याला फक्त मोबाईल पाहिजे.
होय म्हणजे मोबाईलचा यूज आहे की यू म्हणजे
यूज आहे फायदे आहेत ते तोटे पण आहेत. तेवढे आणि फायद्यापेक्षा जास्त तोट्येंकडे तोटेच चाललेत लोक ला सुद्धा जाताना मोबाईल घेऊन जा.
मोबाईल घेऊन जातात हो.
त्यांना सु शी पण होत नाही आता.
होत नाही आणि खरंच म्हणजे ती गोष्ट खरंच आहे की मोबाईल जर नसेल ना तर म्हणजे शिला शुला प्रॉब्लेमच येतोय. कि सवय असेल ना तर मग ते घेऊन नाही गेलं तर येत नाहीत. म्हणजे होतच नाही व्यवस्थित वगैरे. म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराला किती इफेक्टेड गोष्टी त्या करून घेताय म्हणजे तुमच्या तुम्ही करून घेताय. असं नाही की मोबाईल म्हणतो मला घेऊनच जा. माझी सवय करून घे मला हे ते असं काहीच नसतं. तुम्ही तुमच्याच गोष्टी किती तुम्ही म्हणजे अ आमंलात ताणून करताय त्यात तुम्ही किती लादून घेताय स्वतःवरती. हे तेच तुमच्यावरच डिपेंड राहते.
आणि पोरं लहान लहान पोरं दिवसभर गेम खेळतात रात्री झोपेत सुद्धा त्यांच्या बोटच अशे हातवारे चालू असतात.
चालू असतात होय होय.
हे त्यांच्या डोक्यावर परिणामच होतोय, ना. हे कुठ तरी थांबलं पाहिजे पण थांबवणार कोण आई वडीलच हो मोबाईल घेऊन बसलेले असतात पोरांना काय सांगणार पोर उलट बोलतील. तुम्ही काय करताय तुम्ही पण दिवसभर घेऊ बसताय.
आणि नाहीच जमत आहे आपण म्हणजे मुलांच सांगतोय पण पालकांना
नाही ते श्वास जस घेत तो श्वासाची जशी गरज आहे ना आपल्याला स्वतःला तस मोबाईलची गरज लावून घेतलोय आपण.
ची गरज लावून घेतोय आपण खरंच आहे.
मग चुकीचं कोण सगळे चुकीचे आहेत.
सगळे चुकीचे आहेत म्हणजे असं म्हणून चालेत नाही की मुलं चुक त्यात अस तस पण मोठे पॅरेंट्स चुकतात सगळे चुकतात. हो की मोबाईल खरंच चांगला नाहीय कळलं पाहिजे असं.
डोळ्यावर किती परिणाम होतो पोरांना मोती बिंदू व लहान लहान पोरांना किती मोठ मोठे मोठे भिंगाचे चष्मे आहेत.
चष्मे आहेत हो.
आधी किती चष्मा हा विषयच नव्हता. आता चष्म्याशिवाय पोरं दिसत नाहीत.
हो आणि किती ऑपरेशन वगैरे ते डोळ्यांचं वगैरे व्हायला लागलंय बघितलं ना. ज्याच्या त्याचे ऑपरेशन मोतीबिंदूचे वगैरे ते किती हो व्हायला लाग
त्याक प्रत्येकांच्या घरात मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेले लोक आहेत. पण मोबाईल नाही सोडणार मी मोतीबिंदू होऊ दे मला. पण मी मोबाईल नाही सोडणार काय बोला वेड लागल य चालेल चालेल.
हा हा ठीक ठीक आहेेत हा करते मीच आजून हा.
हो हो हो अम्